हॅलो शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ काय करताय काही नाही बघ तयारी चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची हो का काय आहे जेवायला
जेवायला तर पिठलं आणि चपाती आज
अच्छा सरळ सोप्प सरळ सोप्प चांगला आता एवढा उन्हाळा आहे ना भाजीपालाही काही भेटत नाही ना हो खूपच बनवला होता खातात का पोरं? हो सगळं खातात हो, का चांगली गोष्ट आहे. पोर खातात. तुमच्या घरी घरी तुमच्या घरी बनत की नाही पिटलं वगैरे हा बनत आमच्याात पण आवडत आतात सर्ांना सगळेजण खातात. बनवतो मी पण.
बर बर बर बर तुमच्याकडे काय आहे मेनू?
मेनू आज आमच्याकडे काही नाहीये, आज इथं खाली थोडीशी पूजा वगैरे होती- तर मग जेवायला प्रसााद आहे
बर बर बर.
भंडाऱ्याला जायच जेवायला-
बरं बरं बर.
आ आ काही नाही आज त तस दुपारी काही नव्हतं आज दुपारी, सकाळी - पोहे केले. त्याच्यावरतीच मग दुपारी एक झोप खाल्ली आता उठून चहा घेतला.
बरं.
ते स्वयपाकाची नाही आहे आता. रात्री जायचं आता तर
बाकी
काय नाही ओ. काय खातात मग तुमची पोर? आणखीन भाज्या वगैरे.
सगळं तस त सगळं खातात, पण एखादी खात नसतील, तर ते काही आठवत नाही आता. म्हणजे माझ्याकडे असं ऑप्शन नसते की, हे आवडत नाही तर खायची नाही, तर दुसरी बनवते नाही खाऊ वाटल
वाट ख नाही तर ऱ्हा यामुळे मग थोड फार तर असं नाही खातच नाही, मग चांगली सवय आहे पोरांना नाहीतर, नाही का आपण लाडून ते पोर आणखी खात नाहीत ते.
नाही नाही, माझ्याकड नाही, बाबा कारण तर मला
परत कुठं आलं गेलं तर किती परेशानी आहे. पण करायच तेवढा त्रास न पोरं करतातच. बर का करतात खायला खात असो किंवा ना खात असो वातावरण बदललं जाग ल्ली कि पोरं त्रास देतात, देतात देतात ते तर आता लहान पोरं आहेत ना ओ. नाही, खातात हे खूप म हिची गोष्ट बर. काही लेकरं ना मला हे नको, मला ते नको मला असं तस एवढं असतं ना त्यांचं बस, लई नखरे असतात, आजकालच्या पोरांची. शाळा वगैरे सुरू झाल्या की नाही मग पोरांच्या? हो झालं झालं मग काही टिफिन लाव, आता नवीन एक लागत असेल रोज.
हा टिफिन ला काय भाजी चपाती, आणि कस अ सकाळी खाऊ घालून पाठवन गरजे जास्त मग सकाळी पोटभर खाऊन गेले म्हणलं की टेन्शन फ्री आपण की घर दुपारी डब्यामध्ये काही दिलं तरी चालतं समजा आपण सहज तर माझी चपाती भाजी बनलेली असते, तर मग घेऊन जातात मुलं मग इविनिंगला वगैरे काही दुपारी वगैरे
वगैरे काहीतरी वेगळं करत असते कारण मी वर्किंग असल्यामुळे मला तेवढा वेळ भेटत नाही. आणि इव्हिनिंगला सायंकाळी काही बनवायच म्हंटलं की स्टॅमिना नसतो, होना आल्यावर बनवावं वाटत नाही. सायंकाळी काही बनवलं रात्री जेवण जात नाही, हा अ साधा चहा जरी घेतला ना संध्याकाळच्या जेवणावर असर पडतो. परत त्याच्यामुळे काय संध्याकाळचा चहा सुद्धा घेत नाही मी डायरेक्ट जेवण. अच्छा! माझी पर्स, माझी पर्स अच्छा! नाही, चार वाजता जेवण केलं कि मग होत. नाही परत
होतच नाहीत त्याच्यामुळे मग सहसा मग अ रविवारी प्लॅन करायच कि काही नवीन जुन करायच असेल तर सगळे जण घरी पण असतात आपल्या मनाला बी वाटलं नाही पाहिजे ना की बाबा आपण
आपण कोणाला सोडून खातोय हो नाही संडे कस होतच नाही काम असेल ना बाहेर ऑफिसच वगैरे ड्युटी ड्युटी वगैरे असेल तर होत नाही हो वाटतं.
हम्मम त्याच्यामुळे तर म्हणतेय की मग, गरजेचं पण आहे मला सगळं पण,
आणि नवीन आटम नवीन काही गोष्ट करायची म्हटलं तर जास्त तळायच्या गोष्टी येतात. तळलेले चालत नाही पोरांना.
अन् पोरांना
आ पोरांना आरोग्यासाठी चांगलं नाहीये ना तळण हा पण पोरांना एवढं चालतच नाही.
पोर तळीला खातात त्यांच्यापेक्षा जास्त आई बाबा खातात मग बीपी शुगर असतात त्यांना मग त्याच्यामध्ये ते विषय होतो की डॉक्टर सांगतात कि बाबा तिलगट खाऊ नका मीठ कमी खा बीपीवाल्यांना
त्याच्यामु त्या गोष्टी थोड्याश टाळाव्या वाटतात हो अधिक मास झाला का तुमचा ह अधिक मास झाला आमचा संप्लादिक मास्र संपला आता रविवारी पंधरा तारखेपर्यंत आहे ना आ अधिक मास झा आता अधिक मासं कळणे बापरे ते अधिक मासात तर आमरासोळी आमरोळीि झालेय आ येडे झाले तका म्हणते लोक सगळे जास्तच करायला लागले त्या वर. खूप जास्ते देणाऱ्याच्या भावापेक्षा सगळे बीस कोणत्या भावनेन देतात त्याच्याकडे कोणाचच लक्ष नाही
काय दिलं हेही बघण गेलेत पण फोटो मध्ये कसं दिसायल तर हे बघायला लागत.
ते आजकाल तेच आहे ना खोटंच महत् वाचे बाकी नाही बाबा म्हणजे हे सगळं शो ऑफच आहे ना तुम्हाला काय वाटत शो ऑफमना आहे का काय
तुम्ही एवढाला खर्च करून अ हे करताय, तर ते गोरब गरिबांना थोडं अधिक मासाचं काही दानधर्म केला तर होऊन जातं ना लोकांचं पण.
आईची ओटी वगैरे होती ना या वर्षी खूपच. ते पण लई स्ट्रेड मध्ये चालू होतं. आईची ओटी भर नाही मला तर माहितच नाही आईची ओटी मी जाऊन आले आ डे मला सांगितले नाय आईची भरायची मलाही माहिती नव्हत नंतर मग मी आता गेले ना माझ झाला अधिक मासिक दोन चार दिवस झाले असतील.
अ अच्छा.
तर मग त्यावेळेस म मी बघय म्हणजे आणि कसं मला करायचं पण नव्हतं मी तसं माझ्या वहिणीला म हो तुम पाठवेला आईला घेऊन द असस तर ती नाही म्हट पुढ नेक्स्ट टाईम तुम्ही या करा तुमच ते
ह्या वर्षी करायचंच नाहीये ना म्हटले पण एक कुठ तर आईला वाटत असेल ना व्हिडिओज वगैरे बघून कि मुलगी आली केली नाही म्हणून. भ भले तिनं नाही बोलून दाखवलं तरी पण काय तबेत. बरोबर नसल्यामुळे सगळ्या गोष्टी येत झाल्या ना.
हा सुरू या वर्षे खूपच ते तेच ते तेच ते तेच. बाकी तुमचे आवरले सगळे घरचे काम हा आवरले काय काम का नव्हती. तेच आ् या आरामास होता आज.
बरं बरं बर बर.
पण थोडा आऊट ऑफ मग आता तुम्हाला संध्याकाळी यायला उशीर होईल घरी नाही अध तसं ठऊ आम्ही.
बर बाकी सगळं निवांत मग.
तुम्ही काम कशा फास्ट करतात ते सांगा कि जरा काम का त्याच्यात काय.
त्याच्यात काय म्हणजे आमचे हात बी चलणं गेलेत तर पाय बी चलणं गेलेत. कसं व्हाय मतारे व्हायलात का काय व्हायलात काही कळायला मार्ग नाहीये.
चवकाशी जमत नाहीये
नाही नाही पण ते एवढी स्पीड कमी होनच झाली कि विचारत आल्यानंतर तर ट्रॉमा मध्ये गेल्यासारखंच झालं चार दिवस की बाबा मला काम का होत नाहीये फास्ट का होत नाहीय अर का म डिप्रेशनमध्येध्ये जायचंच
का फास् काम ज जस पण कमी होते ना मग नाही बापा खरच शरीर त्रास शरीर म्हणजे साथ नाही देतो नाही का हळहळ वाट सगळ्या गोष्टी वय वाढाय लागल्या की मुक्डून सांग
हम्
म्हण क्सेप्ट करत नाही ना आपलं मन ऍक्सेप्ट करत नाही की मी एवढं करत होते आता का नाही होत ते आहे अ मला ते दोन तीन वेळे स्वप्न सुद्धा आले मी रडतीय मला काम का नाही होतय म्हणून मग यांना बोल म्हणजे घरी बोलले तर मग हे म्हटले काय ताण घेतली फालतू गोष्टींचा होचा मलाही होत नाही आता कमी झालं माझ्याप नस माझा तर आता कध झालाय होता आता का पहाटे पाचला जेवायला घालायचे नाही पहाटे पास पण आता पहिल्यापेक्षा थोड
अ
कस आता तस पाहिलं ना तर आता दोन हातात आहेत पण दोन गेले ना त्याचा पण खूप फरक पडतो असं माझी एक मैत्रीण होू लागली त्याचा जास्त असेल होत शंकाी
णवत नाही
आता नाही जाणवतते आ जसस वय दोन दिसतात आता जाणवत नाही ते जसजस वय वाढेल ह तस तसं ते मग जा जाणार असत फरक
हम्म मला तर जास्त जाणवाय लागले
मीस वक कर घरच आणि बाहेरच ते आ दोन आहेत माझे चार पाच पाच
तुमचे दोन हा हो माझे हे दोन हातातले आणि दोन गेलेले चार
माजे पाच हम सगळे गेलेलेच काहीच नाही सगळे गेलेलेच आहेत तेस काय बघू आता सगळ व्यवस्थ हे आता सध्या आलेले मला पण सुरू येतता बर चास टेन्शन आहे मला वाटलं की कुठं हच्यामुळे हत आहे नाही आता माझी पण आहे पण आता काय माहिती कधी येते काय येत झाले माझे काल आज सेकंड गता माझीरीेत मला असं काही काही लक्षात आलं याच्यात कुटाना नाही होऊ द्याच बाई कुना कु नाही आता थोडस काळजी घ्या ब का हो हो ख मला मागं पण पण मला तर मी पटलं नव्हतं पण आता ते कसं जास्तच आता शेवटी तुमच शर आहे तुम्हाला त्या गोष्टी कर त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा मला काही करण्यापेक्षा न समोरच्या माणसाला काहीतरी करावं काय करता आता चालेल तुम्हाला छान वाट चालते